हॅलो.
हा ताई बोला.
हा येतोय आवाज?
हो हो येतोय येतोय.
हम्म हम्म झालं स्वयंपाक.
हो स्वयंपाक झाला. अ सासऱ्यांना ड्युटीवर जायचं होतं हा नाही त्यांना नव्हतं डब नाईट शिफ्ट होती तर उपवास नव्हता मग त्यांचा डबा बनवून दिला. तर मिस्टरांना कायतरी बनवावं लागणार उपवासाचं.
हम्म हम्म तुम्ही करता कि नाय तुम्ही करता कि नाय?
हो मी करते उपवास पण तब्येत बरी नसल्यामुळे ना मग नाही केला यावेळेस. नाय तर दरवेेळेस करते मी उपवास हम्म. हा बाकी तुम्ही करता उपवास? अरे वा मस्त माझ्या माहेरी पण सगळे सगळ्यांचा असतो म्हणजे मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांचा पण आता अ इकड स श्री सासुबाई गावी गेलेली आहे सासऱ्यांचं ड्युटी आणि मुलगा तर छोटा आहे मिस्टरांचा होता उपवास तसा हम्म काय स्पेशल काय बनवलं आज?
काहीच नाही माझी पण छोटी मुलगी आहे पण तिने पण आज खिचडीच खाल्ली आण
हा अ च्छा अहो पण स खिचडी ताई तो पोट खराब होऊन जातं बघा.
हा तिला आवडते.
आव हो हो आवडती मुलांना पण ते दुसऱ्या आहे ना पोरांची गडबड होऊन जाते लगेच ची तर अ हम्म नाही नाही हो तेच तेच अ टेस्ट क लागती ना त्याची आपल्यासारख्यांना पण वाटतं कि नाही खावं खिचडी असं
ह हं हं
मग ते त्रास होतो पोरांना तेच स्पेशल काय हे खिचडीच बनवली फक्त
हा आता करती भगरीचे पराठे आणि शेंगदाणेची आमटी
हो हो तेच न ते छान लागतं ते कॉम्बिनेशन आहे. एकदम बारी आणि आमटीत हे ना थोडस नॉमिनल दही टाका. एवढं मस्त लागते ना दही आणि थोडीशी अ हलकीशी आपलं न टेबल स्पून ये ना अर्धा पण नाहीये त्याच्यापेक्षा थोडसं कमी असं थोडीशी टेस्टला साखर फक्त मीठ आपण टाकतो ना
हम ह
मिठापेक्षा पण अर्धीच साखर टाका खूप छान लागते ती चटणी हो मी नवरात्रीमध्ये सासूबाईंना तेच करून देते कारण की द दिवसभर आपल्या बायकांचं काम असतं आणि नवरात्रीत ते काय काय खाणार असं मग प्रश्न पडतो आठ नऊ दिवस हो मग ते सकाळी काही पण फळ वगैरे असं हे खायला लावते आणि संध्याकाळी सरळ ते भाकरी तांदळाची सॉरी अ भगरीची आणि आण अजून कसलं तरी पीठ असतं बघा ते अ शिंगाड्याचं बरोबर ती दोन्ही मिक्स करून आणि त्याची भाकरी बनवून देते येथे चांगली करता येते तिची भाकरी पण हो
आमच्या इथे पण सासूबाईना उपवास असतो ना मग तेच करतो.
हो हो त्यानी कस पोट भरल्यासारखं पण होत हम्म त्याच्यासोबत हा हो खीर कशी हो मी खीर पहिल्यांदाच ऐकलो बाबा
अक्च्युली जे बटाटे जे आहेत ना ते उकडवून घ्यायचे मग साल काढून ते स्मॅश करायचे दुधाला उकळी आणायचे त्याच्यामध्ये साखर आपल्याला चवीप्रमाणे साखर बदाम काजू काय असतील तर ते टाकायचं खोबरं वगैरे हा आणि मग त्यात ते उकडलेला बटाटा जो स्मॅश केलेला आहे तो टाकायचा आणि परत उकडवून घ्यायचं छान लागते मस्त आणि कधी वाटलं तर थोडे साबुदाणे असतील तर मग थोडेसे साबुदाणे
साबुदाणे हो हो त्याने पण घट्ट होत असल अजून साबुदाण्याने अरे, मस्त आहे रेसीपी छान आहे. बर का म्हणजे पण ते साबुदाणा न टाकता लहान बाळाला पण करून देऊ शकतो.
हो लहान बालांना पण आवडते ऍक्चुली मी. मागच्या वेळेला डिलिव्हरी होती ना मुलीची. त्या वेळेला मग ते काय उपस्ता राहिला साबुदाान नको फायदा म्हणून मग आई ने सांगितलं असं बटाट्याची खीर बनव.
अच्छा, मस्त आहे हे, लहान बाळाला पण आपण नेहमी नेहमी. कंटाळा येतो ना ते हे करून असं. अ म्हणजे छोटे जे दीड वर्षाच्या आतले मुलं. त्यांना आपण जास्त हे नाही देऊ शकत ना मग ते त्यांना चांगलं आहे द्यायला.
चांगले आहे आणि ना आता खायला पण छान लागते वेळ कमी लागत बनवायला.
हो हो बनवायला वेळ पण कमी आणि पटकन आणि पौष्टिक पण हे.
हो...
मेन म्हणजे हो तेच ना.
तसेच खीर रताळ्याची पण बनवू शकतो आपण. उकडवून स्मॅश करून घ्याय. आणि स फक्त त्यात साखर कमी घालायच कारण रताळ गोडअसत.
गोड आसत हो.. अरे वा मस्त या दोन्ही रेसिपी भारी बर का पौष्टिक आणि लहान बाळांसाठी तर खरंच चांगलं आहे.
हा नाही हा. त्याच्यानंतर म आम्ही यात राजसगिऱ्याचा शिरा पण बनवतो.
राजगिरा ताई इथे राजगिर भाजायलाच लई जिवावर जातो ओ माझ्याकडं रेडीमेड हो पीठ अच्छा! पीठाचा शिरा का?
हम्म राजगिर्याच तर पीठ हे मिळत रेडीमेड तर त्याच शिरा बनवला ना की तो आपण मुगाचा हलवा खातो की नाही.
हा हा..
लग्नात वगैरे असतो बघा.
हो हो हो..
सेम तसा लागतो खूप मस्त.
अरे वा. चांगलंय बाबा तुमच्याकडे भरपूर रेसिपींचे साठा आहे असं वाटायला लागलंय. हो ना इतके ह.
तेच खाऊन कंटाळा येतो तर मग म नवीन, नवीन काहीतरी शोधत राहायचं.
हो, हो, बरोबर आहे. तेच काय काहीतरी वेगळं केलं ना, ते मुलांना बर वाटतं ना आपल्याला पण बरं वाटतं. थोड मी तर बऱ्याचदा तांदळाची आणि शेवयाची तीच खीर बनवते. बाकी दुसरी काही म्हणजे असं आता तुम्ही सांगितलं ते ह तां याची बटाट्याची आणि रतळाची पण चांगली होती म्हणजे, करुन बघायला काहीच हरकत नाही.
हा, आणि किती वर्ष कसा आहे बाळ तुमचं.
माझं आता पाचचा झाला कंप्लीट. तर हा स्कूल ला जातोय आता. तुमच छोटं वाटतं बाळ ना हा आवाज येतो ना तिचा त्याचा हा. माझ झालं स्वयंपाक बनवन बनवायचंय.
अ चालूय अजून.
अच्छा- अच्छा!
लेटच होतं थोडं खाण ना मिस्टर लेट येता मग.
हो हो त्याच्यामुळे मग ते जसं असेल तस गरम गरम केलं म्हणजे छान लागत.
हो.
हो, ते शिंगाड्याचं पीठ पण आणि मला एक ताई भेटल्या होत्या त्यांनी शिंगड्याचे अ थालीपीठ- थालीपीठ म्हणजे आपण हे काढतो ना असं डोश्यासारखं, हो हो धिरडे तसे केलेले होते पण मला ते एवढे असे टेस्टी नाही वाटले, म्हणजे लागत होते पण ते असं चांगले नव्हते . अशी व्यवस्था आपल्या कशी हा. धीरडे कसे व्यवस्थित काढता येत आपल्याला, तसं ते एवढं छान नव्हतं आलं. म्हटलं याच्यात अजून काहीतरी जर मिक्स केलं ना तांदळा याच सॉरी अ भगरीच पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ जरी टाकलं ना तरी मस्त येईल म्हटलं म्हणजे त्यांनी करून आणले होते मग तेव्हा बघित ठेवते म्हंटल कसं? म्हणे ते शिंगाड्याच अच्छा नवरात्रीच्या याच्या तच केले होती त्यांनी, ते हो नवरात्रीत भर होत खाणं म्हणजे नंतर- नंतर ताक्षस कंटाळा येऊन जातो खायचा.
हू हू हू.
आणि ते गोड गोड खातं माणूस आणि नंतर असं वाटत तिखट काहीतरी खावं. हो तेच ना.
आता श्रावण महिना येईल त्यात पण उपवास
श्रावणात पण काही काहीचे तर पूर्ण महिनाभर श्रावणचे उपवास असतात ओ. सकाळी जेव्हा हे करतात. खिचडी वगैर संध्याकाळी उप उपवास सोडायचं असनचन काहीचा तर डायरेक्ट महिनाभर असतो.
हो काही काही सकाळी एकदा फराळ खात आणि मग संध्याकाळी जेवण असं.
हो जेवण करतात.
आणि काही जण असत ते कंटिन्युअसली फक्त फराळच खातात.
फराळ एवढं महिनाभर नाही जमत हो ताई म्हणजे आपल्याला पॉसिबल पण नाही म्हणजे विचार करणं पण शक्य नाही तेे, नाहीच होत. नाहीच होत का? आम्ही ना कुंडी मध्ये अ मागच्या वर्षी न रताळी आणली होती ए तर ते कुंडी मध्ये लावले होते, ते वरती पूर्ण ते रताळी ना अस ग्रीनला ग्रीन आहे ना गॅलरी ला लावलेली गॅलरी मोठी आमची म्हणजे दोन गॅलरी कंबाईन केलेल्या असं. तर त्याला पूर्ण ग्रीनला ना ते अ पसरलं होतं रताळ्याचं. हो वेल. मग आता याचं काय करायचं मग काय केलं त्याची पानं- पानं काढली सासुबाई म्हणे काढून टाकू. ते कुंडीत तसे पण रताळी येणार नाही म्हणे त्याला अ म्हंटलं आ ठीक आलेत आले नाही आलेत नाही आले वरती छान त दिसतंय राहु द्या मग ते नंतर काढले ते रे पानं पानं काढून घेतले त्याचे सगळे काढायच्या वेळेस कट केल्यावर. ते त्याच ते हे होत ना कट केलेले सगळे पीस. ते बाबांनी त्यांच्या मित्राला दिले लावायला शेत त्यांच शेत आहे ना तिथ म्हणजे सासऱ्यांंनी. आणि त्याची पान पान काढून घेतले ते बारीक कट करून घेतले. आपण कोथंबीर कशी बारीक कट करतो तशी. आणि त्याच्यामध्ये आपल तांदळा तांदळाच थोड, ज्वारीच थोड, गव्हाच. आणि बाजरीच तर नव्हत पण तेव्हा पीठ.
हम्म
बाजरीच पीठ पण नव्हत तेव्हा ते सगळे पीठ मिक्स करून आपण हिरवी चटणी वगैरे ते सगळ मिक्स करून त्यात हिरवी मिरची ठेचून घेतली लसूण वगैरे. आणि मस्त त्याचे थालीपीठ बनले ताई एवढे मस्त लागले ना ते आणि पौष्टिक पण आजून.
हम्म हम्म हम्म माझ्या आईकडे पण रतळाचा वेळ लावलेला होत ना तिने. कोथिंबीरीचे मुटके बनवतो का आपण मुटके माहती आहेत तुम्हाला वड्यांसारखे.
हो हो मुटके हो.
हा म्हणजे वड्या जे थापून करता आणि हे हात हाताने असे मुटके वाळवून ते वाफवून आणि मग कट करून तळायचे.
हो हो हो
हा तर ते तशे बनवले होते. ते पण खूप छान लागले होते. मी एकदा गेली ना तेव्हा तीनी बनवले होते.
अच्छा कारण की मला ना ते थालीपीठ म्हटल याच बघू तर म्हटल ट्राय करून. आपण अस पालकाचे बनवतो याच कसले कसले बनवून बघ होना म्हटल बनवून बघायला काय हरकत आहे अस ते बनवले इतके छान लागले ना ते. खायला पण
छान खायला छान आहे आणि तुम्हाला माहितीये का सायंटिफिकली त्याच एक महत्त्व आहे. मी माझा भाऊ ना बी एस सी ॲग्रीचा अभ्यास करत होता. तर तेव्हा एकदा त्याने मला सांगितल की म्हणे. दिदी तुला माहितीये का सगळ्यात जास्त प्रोटीन कोणत्या याच्यात असत. म्हणजे बैलाच्या मावंसामध्ये जी ताकद आहे ना त्या त्याच्यापेक्षाही जास्त ताकद त्या रताळ्याच्या पानात आहे.
अरे बापरे.
हम्म त्यान मला सांगितल मग, तेव्हा मला कळाल म्हटल अरे मग आपण दररोजच त्या ते हे करून खायला
हो हो अहो मग अहो ते वड्या करा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही नुसती कोवळी कोवळी पाने अस
हम्म
करतो तशी तुम्ही कडीपत्ता खाल्लीत का? कढीपत्त्याची, कोथिंबिरीची चटणी.
हा ती खाल्लेली म्हणजे इडली वगैरे करते तेव्हा मग करत राहते.
नाही तशी आपण ते कढीपत्ता टाकतो ती तशी नाही होत. तर कडीपत्ता यना डायरेक्ट. हो हो हो तशी तशी कडीपत्ता दळून आणि हो-हो सुकी चटणी हा, ती पण चटणी ती छान लागते हो तशी चटणी कडीपत्ता काढून घ्यायचा त्याच्यात लसूण, हिरवी मिरची, जिरे, अ थोडसा हिंग चवीपुरता आणि लसूण फक्त जास्त टाकायचं, असा आणि एखादा बारीक कांदा असेल ना तो छोटासा कांदा बारीक कट करून आणि टाकायचा, सगळं फ्राय करून घ्यायचा त्याच्यात ते कडीपत्त्याच हे राहील ना, बारीक हे केलेलं म्हणजे एक टाईप ते भाजी सारखंच होतं, अ थोडस पण खायला मस्त लागत हा. आणि याच्यात अं कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असत ना कडीपत्या मध्ये
हो त्याचानी
चांगलं असतं हा, केसांना वगैरे पण चांगल असतं.
चालेलं ना, तुम्हाला पण भरपूर रेसिपीज येता.
नाही मी काय करते काही ना, काही उलटपालट करत राहायचं आपण फक्त माझी एक मैत्रिण तर कडी कोरफड असते ना आपली, कोरफडची भाजी बनवायची माहितेय.
ते,
अन् भरपुनात नेहमी म्हणायची मी तुला शिकवते कोरफडची भाजी. म्हटलं अग ते कोरफड काढायला गेलं, तरी तिचं एवढं हात चि चि चिक आणि ते गळतं म्हटलं, तू ती भाजी करते आणि अवो ती खायची भाजी माहिती का? मी कधी कारल्याची भाजी मी खात नाही, कडू लागते म्हणून.
अं, हं, हु.
आणि ती इक, क- कोरपडची भाजी करून आणि खायची, म्हनंल बाबा टेंजर आहे एकदम. म्हणे आम्ही खातो, आम्हाला प